नमस्कार काय म्हणता आवरडलं की सगळी सकाळची कामं
हो झाले काम वगैरे
अच्छा
जेवण वगैरे झाले
ह हा आमचं पण आत्ताच आवजलं जेवण भांडे वगैरे मुलीला झोपवलं इतक्यातच म्हटलं चला खूप दिवसाच तुमच्यासोबत बोलणं झालं नाही तुम्हाला फोन करूया
हो मला पण तुमची आठवण येत होती
अहं सध्या काय झालं की मुलीला सर्दी खोकला झालाय त्यामुळे ना मग ती सारखी किरकिर करत असते मग जमतच नाही कोणाशी बोलायला आपण फोनकडे पण लक्ष नसतो आता तुला थोडस बरं वाटलं म्हटलं त्याला फोन करूया दिवसापासून तर बोलणच झालं नाही
काय झालं सर्दी झाली
हो ना
हम्म
कसं ते डॉक्टर औषध देऊन देऊन पण मग नको वाटतो त्यामध्ये कसं स्टेरॉइड वगैरे राहतं जास्त आणि ते लहान मुलांच्या शरीरासाठी चांगलं नसतं मग आ अ सध्या आयुर्वेदिक आजीच्या बटव्यामधले चालू आहे औषध
हम्म
तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा ना
आयुर्वेदिक औषध तर आपलं हे हम् तिला सर्दी जर झाला असेल तर मग काढा बी पिऊन पाजू शकतात तुम्ही तिला दालचिनी है वेलदोडे है
हा तिला ना मी काय केलं सुंट पावडर आहे ना आपी ती मधामध्ये मिक्स करून म्हणजे चाटवलं होत रात्री तर त्याने भरपूर फरक पडला तिला खूप
हम्म नाही मध बी गुणकारी त्याच्यामध्ये
हा मग ते कसं कडू म्हणजे तिला ते खूपच कडू वाटायचं सुंठ पावडर तर मग ती खातच नव्हती मग तिला मधामध्ये मध्ये मिक्स करून दिल तुळशीच्या पानांचा काढा वगैरे पण दिला होता त्याने पण भरपूर फरक पडला पण कस लहान आपल्याला भीती वाटते कारण की लहान मुलांमध्ये न्युमोनिया प्रमाण लवकर म्हणजे म्हणतात की सर्दी जर लवकर गेली नाही निमोनिया लवकर होतो असं त्यामुळे आपल्याला भीती वाटते म्हणून काय
हम नाही तो काळा बी करून प दिला ना तुम्ही तिला वेलदोडे दालचिनी परत आपला पुुदिन्याचा पत्ता
हा हा ह अच्छा पण मग गरम नाही पडणार एवढ सगळं गरम वस्तू एवढ सगळं म्हणजे गरम तासरच्या वस्तू आहे ना तर मग गरम नाही न
नाही गरम गरम वस्तू आहेत ना मग आपण जर एक कप जर पाणी टाकलं त्याच्यामध्ये ह्या थोड्या वस्तू टाकल्या थोडे थोडे एकच लोंग घ्यायची थोडी दालचिनी घ्यायची गुड घ्यायचा जर थोडं पाणी जास्त टाकलं तर आपण बी पिऊ शकतो त्याच्यामध्ये तिला एकच बुच्चन एकच चमचा द्यायचा मग दोन तीन वेळेस ते करून घेतल्यानंतर दोन तीन टक द्यायचा एक एक चमचा
हा हा मला असं वाटलं एक कपाच करतोय, तो अर्धा कप वगैरे असं द्याययं का काही? तो येला म्हणून विचारलं बरे म्हणजे एक एक चम्मच दिला नंतर मग हा
त्याला चांगला उकडू द्यायचा हम आणि मग ते गाळणीने गाळून दोन तीन वेळ स्टक द्यायचा तिला तो दिवसभरामधून बाकीचा उरला तर मग आपण सुद्धा पिऊ शकतो त्याला चांगलाच रस तो आपल्याला
हो ते तर आहेच आणि कस हे घरामध्ये एकाला सर्दी झाली की त्या वासाने सर्वांना सर्दी होऊन जाते. लहान असो किंवा मोठे त्याच्यामुळे चांगले त्याला मग सगळ्यांनाच देऊ शकते.
हा ते तर काही वाया जाणारी गोष्ट नाही. आणि थोडा मोठा मुलगा राहिला तर त्याला दोन चमचे बी देऊ शकतो आपण
हा आता ही कशी अडीच पावणे तीन वर्षाचीच आहे त्याच्यामुळे तिला आधी आधी तर एक एक चमचाच देऊन बघीन. म्हणजे कस बरं वाटलं तर चांगलंच आहे.
विक्स पण लावून द्यायचं तळ पायला विक्स तळ हाताला
हो हो मी ना एक हे बघितलं होत युट्यूब ला कि मोहरीच्या तेलामध्ये लवंग वगैरे असं ओकून लसूण वगैरे उकळून ते तळ पायाला लावायचं असं आणि सॉक्स वगैरे घालून द्यायचे रात्रीचे त्याने पण भरपूर फरक उघडला ला आणि विक्स ची तर मी वाफ दिली होती तिला त्याच्याने पण मग बरं वाटतंय थोडस पण ते कस जोपर्यंत सर्दी पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मुलं कशी किरकिरच करत राहतात
आता सर्दी होईलच आता पा पावसाळा चालू होऊन जाईल परत थंड वातावरण होईल आपल्याला पाण्यामध्ये हात घालताच येईल.
तेच ना आणि कसं ते पाणी पण चेंज होऊन जातं पाणी उतरलं की की लगेच त्याची चव पण बदलते. जरी फिल्टर असलं तरी पण मग फरक पडतोच.
हम्म वातावरण पंख्याची हवा
हो
एसी पासून तर लांबच ठेवायची त्यांना थोडस एसी
एस हा एसी बे ते आता कूलर खूप डेंजर ये हो कुलरने तर डायरेक्ट पण अंग जड पडून जातं. आम्ही एकच दिवस लावलो होत गरमचं येत होतं गरम खूप व्हायचं म्हणून कूलर एकच दिवस लावलं पण म्हटलं दुस दुसऱ्या दिवशी नकोच डायरेक्ट डोकं दुखायला लागलं आणि अंग पण इतकं जडजड वाटायला लागलं ना झोपतो तोवर काही नाही वाटत पण उठल्यानंतर हो ना झोप त तोवर काही नाही वाटत उठल्यानंतर तर एवढे हात पाय दुखतान डोकं पण जाम होऊन जातं.
नाही कुलर लावायचंच नको ज्याला सहन होत त्याला सहन होत ज्याला नाही सहन होत त्याने कूलर खाली नाही जाऊ पैसा
नाही नाही आम्ही तर सरळ आता काय करतोय टेरेस वर गच्चीवर जातोय तिथेच मस्त मच्छरदानी वगैरे बांधायचे म्हणजे डासांचं पण काही टेन्शन नाही आणि तिथ झोपायचं आणि कसं मुलं पण शांत झोपताय आणि हे स्लॅबचे की विचारूच नका इतकं गरम होतं ना संध्याकाळी ते उलट जास्त उष्णता टाकतंय असं वाटतंय.
हम्म सर्दी खोकला राहिल्या का मग त्यांना ना, थोडस छातीमध्ये बी कप व्हायला करतात. कप झाले म्हणजे मग त्यांना दूध नाही पाजयचंय.
नाही नाही दूध असं पण तिला एवढं आवडत नाही ते दुधाने, लवकर होतो ना,
हा. तेच ना. आणि वाफ पण दिलेली चांगली असते त्यांना लहान मुलांना.
हो हो विक्स ची वगैरे वा. तसं कापूरदानीमध्ये कापूर भीमसेनी कापूर वगैरे टाकून त्याचे पण. म्हणजे वाफ रूम मध्ये तयार करते मी,
अस श्वासा मध्ये येऊन जात तिला अजून कस हे घेतो ना तस काही घेता येत नाही मग त्याच्यामुळे म्हणजे घरामध्ये एकदा लावून दिलं की पूर्ण घरामध्ये वास बस होत त्याच्यामुळे मग काही.
लहान मुला राहिले का त्यांचं दुःख न राहिलं का आपल्याला बी लक्षात नाहीय.
तेच ना उलट आपला हाल होऊन जहत की रात्र रात्रभर जाग ऊन जात झप नाही काही नाही काही नाही नुसती किरक कळत आणि आपल्याला पण कळत. लवकर काय करावं.
मालीश बी जर चांगली केली तर मग ते आरामात झोपू बी शकत्यात रात्री बी मालीश केली तर खोबरेल च्या तेलाची,
हा अस तर तेच चालू आहे की कोणत्या
हम्म,
दोन टाइम मालिश करतो तेव्हा कुठं दोन तीन तास झोपतो शांत
हो,
तुमचं बाळ काय म्हणतय.
डाळ वगैरे देतात का तुम्ही त्याला तिला.
अजून लहान आहे ना म्हणून मग, मग मी त्याच प्रयत्न करते. एक चमचा तरी रोज द्यायच.
हम्म, नाही द्यायचा चांगला अस,
त्या आडूळश्याचा अस एक हा त्या आडूश्याचा अस एक काय म्हणतात सिरप मिळतो ना, जे सर्दी खोकल्यावर पण चालत अस औषध हा तेच ना. ती गोड आहे ना तर ती पित मग ती म्हटलं तेवढं तरी बर आहे ती पि ते तर
आम्ही तर जेव्हा लहान मुलं होते ना आम्ही तसा दवा पिऊन बघायचो पहिले डॉक्टर द्यायचे तो थोडसा एक चंपा काळा सा काळा असो या दवा असो पहिले आपण स्वतः पिऊन बघायचो. मग काही झालं तर आपल्याला होईल पहिले मग नंतर दादाला मुलाला होईल हो अस
हा नाही आता हे घरामध्ये, म्हातार्या आजीबाई आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त अनुभव आहेत. थोडं थोडं प्रमाणात जास्त नाही पण थोडं थोडं प्रमाणात, आणि तुमचं दादू तुमचं बाळ काय म्हणतय.
हम,
हो तुमचं बाळ काय म्हणतय शाळेला गेलय. आज सुट्टी असेल ना रविवार
आज तर सुट्टी झोपला आता तो
हम्म हम्म हो ना दो झोपत एवढंच निवांत आपल्याला हा हां हां
ती माझ्याजवळ बसली गेला दादा शाळेत गेला दादा झोपला आता तो
अच्छा
तर म रुटीन शाळा त्याचीवाली
हो ना शाळा क्लास
हम्म
लहान मुलं कस घरी असलं की पण त्रास देता
हा वातावरणानुसार बी सर्दी खोखला होत राहतय हो वातावरण चेंज होतं ना हम्म आणि परत अजून आद्रक बी चांगलं असतं दूध दूध आद्रक परत त्याच्यामध्ये हळद टाकायची गवती चहा टाकायची गूळ टाकायचा थोडस
हम्म तस पण काढा करून दिला होता हम्म त्यामध्ये तुळशीची पानं पण टाकली होती मी
हा कडी पत्ता हे. पुदिन्याचा पत्ता तुळशीचे पानं हा तेच काळा येतं हा आयुर्वेदिक चांगला असतो हम्म
तेच ना कोनाच्या काळात तर नुसते काढच घ्यायचो आपण
लं काई तुमच्याशी बोलून हो ना काही तुमच्याशी बोलून छान वाटलं
हो हो धन्यवाद